हॅलो हा येतोय ना, काय करतेय,
काही नाही बसलीये,
अच्छा म मला तुला हे सांगायचं होतं की अ तू कधी येणार आहे. नवानगरला
शनिवारी
या शनिवारी का?
हो
हम्म चालेल मग मी अ हे की, शनिवारी रविवारी एकवीस तारखेला योगा दिवस आहे. त्या दिवशी योगा प्लॅन करायचा आहे. करता येईल का तुला नवा नवनगरामध्ये,
करू,
आ
हो मॅडम गेल्यावर करून माझे पिअर लिडरला बघावं लागेल ना,
हा ती तुझे पियर लिडर आहे. ना तिला बघ, आणि आज जर मिटिंग घेता आली तर, मग ती मिटिंग घेऊन टाकु मुलीची,
हो हो ती नाशिकलाच जाणार होती ना,
हो
गेली का नाही ते बघावं लागेल.
हा म्हणजे एकदा तपास करून घे तीची तीआहे का घरी.
हो!
हम म्हणजे आमचं वडगावला प्लॅन चालला आहे योगा सेशन रविवारी सकाळी घ्यायचा. सशिकला पण सांगितलं मी करून घे मग एक प्लॅन करून घे म्हणून. अ जर तुझ्याकडे पण करता आलं जर तू जाणार असेल आणि करता आलं. जमलं तर करून घेऊ आपण त्या दिवशी पण हा.
हो हो
आणि बाकी काय चालू आहे.
काय नाही सगळं व्यवस्थित.
व्यवस्थित आहे ना.
दुसरं काही नाही आता ते चिव पण आहे ना! नाही ते किचन गार्डनचे नाव आता दहा द्यायचे आहे का?
हा! ते किचन गार्डन नाही आहे, भाजीपाला प्लॉटच आहे तो पूणम म्हणजे! जे वांग्याचे रोप देणार आहेत आपण ते साडे साडेसातशे आहे आणि अ भेंडी देणार भेंडीचे बियाारे देणार आहे.
हो
त्यांना जवळपास अर्धा एकर लागेल. एवढं जास्त नाही लाग तरी पण आता साडेसातशे रोप म्हटल्यावर बरीच जामत लागून जाईल जागा. आणि दहा, हो आता देणार आहे ना! आता कस, आपला हा
जिमला जातो नंतर देतात.
नाही नाही नाही नाही सीजन सीझन गेला आणि त्यानी लावून घेतलं तर ठीक आहे. पण सीझनच्या आधीच आपण सीझनच्या म्हणून आता नाव घेतोय की आता आपल्याला देता येईल म्हणून! तसं आता आपला आपला फक्त तीन महिन्याच बजेट आलेला आहे ना!
हो
तर त्या तीन महिन्याच्या बजेटमध्ये भाजीपाला प्लॉट आणि हिल कॅम्प आरोग्य शिबिर वगैरे आहे. ते करणार आहोत त्याच्यामध्ये तर सगळ्यांना सगळ्या गावात हे द्यायचंय तर आत्ता देणारे म्हणून त्याच्यासाठी नाव मागून राहिलो.
टप यादी वरती लिहावं लागेल का!
हो टोपे आधीवर आणि आधार कार्डचा नंबर आणि त्यांच्या सह्या ते लागेल.
आज मग मी सगळ्यांना फोन लावून विचारून घेते मग तिच्या पप्पांना सांगून देणार.
हा निलेश दादा कुठे गेलेले आहेत.
तिथंच ना नवानजरला शहादाला गेले होते.
हो ते घरीच आहे का? हम होय.
हो काय चालू आहे अजून मग
काय नाही ग आरोग्य शिबिर आ ठेवायचंय ना वडगावला. कोडपांढरीला त्याची प्लॅनिंग करायला गेलो होतो आम्ही हा हम्म. आणि सचिनला कुठे घ्यायचंय ते सचिनने स्वतः सगळं केलं की कुठं घ्यायच तू स्वतः आमच्यासोबत कोड पांढरीला आला त्यांनी जागा वगैरे बघितली लोकांना निरोप, निरोप दिला. शाळेत परमिशन घेतली सगळं त्यांनीच करून दिलं अस.
आमच्यात तस ते दादा काहीच कामाचे नाही वाटतात मला.
हो ना. म्हणजे त्यांना तर आपण स्वतःहून त्याच्या मागे लाग लागावं लागतं सर दादा हे करून द्या दादा ते करून द्या असं करावं लागतं इथे काय नाही फक्त एक सांगायची सांगायचं फक्त की आम्हाला हे हे करायचंय
हो अजून सांगतात. वडगावला कसे काय, काय करतात म्हणे इथं काहीच करत नाही असं सांगतात ते.
कोण, कोण म्हणतय हो ना, हो ना, तेच ना अरे तुम्ही सपोर्ट करणार तर आम्ही करणार ना नाहीतर तुम्ही काही सपोर्ट नाही करणार फक्त आमच्याकडून कामाचे त्यांनी जर, स्वतःहून काही सेंट हा ते
सां ते सांगतात
हो ना. मला पण बोलत होते ना तुम्ही वडगावलाच करतात म्हणे इथे काहीच करत नाही. पण तेवढ सहकार्य पण लागत.
मग मला पण असं सांगायचे तू इथं काहीच इंटरेस्ट घेत नाही म्हणे दुसऱ्या ठिकाणी कसं, कसं होतं म्हणे.
ह
मी एकठी काय करणार मग.
मग बरोबर आहे ना. ते बाकीच्या गावात आशा, अंगणवाडी सगळे सपोर्ट करतात म्हणा डॉक्टर बी सपोर्ट करतो त्यांच्या
मग आम हो आमच्याकडे नाही ना अंगणवाडीवाल्या सपोर्ट करत कोणीच नाहीये.
कोणीच नाही ना अंगणवाड्या तर काहीच इंटरेस्ट घेत नाही आणि अशा पण, अशा पण आहे बिचारा पण एवढ्या ऍक्टिव्ह नाहीे त्या. दोनच आहे आणि डॉक्टर तर मग काही कामाचं नाही त्यांचा.
कोणी इंटरेस्ट घेत नाही मी जे इकडं, तिकडं हे करायचा. म्हणून तूझ आहे ना तू करून घे ताई सांगतात मला. मिटिंग हो मी त्यांना विचारते ना मिटिंग घेऊ आपण असं तुझं जाई बाई आम्हाला वेळ नाही.
ह
अग ग्रॅबच्यासाठी जावं लागतं इकडे जावं लागतं तुम्ही रिकामे हे बाई असं सांगतात मला डायरेक्ट.
हा मग, मग कस असं बोलतात अन मग असं करणार तर कशी कस काम कसं होणार. कामाची अपेक्षा कस करतात तुम्ही? जर असं बोलत असेल तर. आणि आपलं इथ अ इथे कस आहे न आशा पण ऍक्टिव आहे. आणि अंगणवाडी सेविका पण सगळ्या ॲक्टिव्हेत, अ डॉक्टर पण ॲक्टिव्हेत. म्हणजे फक्त आपलं सांगायचं काम असतं. सर आपल्याला हे हे करायचंय. मग सगळे नियोजन ते स स्वतःच करून घेतात. आता किशोरी मिटिंग घ्यायची म्हटले तरी अशा लोकच सगळ्या मुलींना घेऊन येतात. आपल्याला बोलवायची गरजच पडत नाही.
हम्म, आमच्या तर काय नाही, जे सांगतात ते डायरेक्ट
हाय ना. आता उद्या उद्या एकोणीसला सिकलसेल दिवस साजरा करायचा आहे हं, तर फक्त म्हणजे आम्ही सांगितलं, त्यांचा प्लॅन न्हवता पण त्यांची मीटिंग आहे वाटतं उद्या, म्हणून ते कॅन्सल झालं. मग फक्त आम्ही योगा डे त्यांनीच आम्हाला सांगितलं की, एकवीसला योगा डे आहे मॅडम. आपण प्लॅन करूया. मग सांगितलं की, आमचा पीयरलीडर मुली येतील आपण सगळे एकत्र करू. तेव्हा म्हणले हा करून घेऊ. आता कॅम घ्यायचं म्हटलं, तर लगेच रेडी. पण मेडिसिन लिहून दिले, औषध लिहून दिले. आपण कोणाकोणाला निरोप द्यायच ते आपण चालू करून देऊ.
हम्म.
हम्म, माणूस
शॉट करतो होतो माणूस.
गोपाळ दादा तर कशातच नाही इंटरेस्ट घेत आणि मागून मलाच बोलतो.
हा ते आपण प आपलं काम हा, मग ते पण त्यांचं काम मोकळे होतात आपण काम करून मोकळे व्हायचं. आता मीटिंग वगैरे घ्यायची असेल ना त्यांच्या नादी लागायचचं नाही. आपल्या गल्लीमध्ये आपल्या गल्लीमध्ये जायतो, बाया असेल त्यांना एक एकत्र बोलवून घ्यायचं. तेच लगीच बॅनर लावेन ती बॅनर लावायचा आणि घेऊन टाकायची.
हो. नाही ना. सांगितल्यावर पण येत नाही, मग मलाच सांगातात परत, तु ना तुझी तुझी करून घेते ग सांगतात.
त्यांना सांगते तर, आज वेळ नाही.
आम्ही त्यांना काय सांगयचं, मी गावाची मी गावात फिरते गावातां आणि कॉल करून द्यायचा की, मी राहिले. तुम्हा यायचयं का नाही? तेवढं विचारून घेतात. ज नाही असं की, तुझं तुझं घेऊन टाकायचं, पण हम्म